आह, हॅलो! हॅलो?
हां.
आवाज येतोय का? आवाज येतोय?
हॅलो?
हॅलो? आवाज येतोय का?
आवाज येतोय? हां हां येतोय तुझा आवाज येतोय.
हां काय चालूय? बोल ना? हॅलो?
हॅलो?
हां बोल ना.
तू बोल काय तर म्हणालतीस ना? ते प्लॉट अच्छा.
हां ते आता आताच्या काळामध्ये शहरात फ्लॅट घेणं किती मुश्किल झालं आहे.
हम्म हम्म.
सहजासहजी लवकर फ्लॅट भेटत नाहीत जसे आपल्याला पाहिजेत तसे.
हां. तू पाहिलेलं का एखादा?
हां पाहिला होता या खूप पाहिले होते रेंटनी आम्हा रेंटनी खूप पाहिले होते फ्लॅट पण ते भेटतच नाहीत सहजासहजी.
हां हां.
खूप मुश्किल करून एक फ्लॅट भेटला तेव्हा कुठं तिथे ते पण रेंटनी भेटला विकत घ्यायचं तर खूपच मुश्किल आहे.
हां ते आहे आता सगळेच घ्यायलेत ना सगळ्यांकडेच पैसे आहेत. आलेत जास्तीचे मग ते कुठंतर गुंतवणूक करायचं म्हणून ते फ्लॅट घेऊन
हां आणि जेव्हा नसते पाहिजे आपल्याला तेव्हा खूप सारे रिकामे असतात. आणि जेव्हा पाहिजे असते जेव्हा आपली गरज असते तेव्हा एक पण रिकामा नसतो. ते मग खूप फिरावं लाग त तेव्हा कुठे जाऊन एखाद दुस रा भेटतो. तो पण चांगला असतो, नसतो त्याला सिक्युरिटी असते, नसती असं असतं.
हो ना.
हम्म.
च काय जर काय म्हणजे काय असतं त्याचं माहितेय का तुला?
प्लॉटचं पण एरिया वाईज असतं जिथं कुठं कुठं काही काही प्लॉट आहेत ते ग्रामपंचायतमध्ये येतेत. मग ते नावावर होत नाहीत मग तिथं पण घेणं मुश्किल होतं.
हो हां.
मग मग मोठ्या सिटीने घेणं खुप करोडवर जातात ना, काही काही फ्लॅट आणि काही काही जणांला टू बीएच के थ्री बीएच के पाहिजे असतात, ते पण करोडवरचं जा तात. ते पण घेणं मुश्किल होतं.
पण आहे आणि रे- रेंजच म्हणलं तर, मग ते एरिया वाईज पण रेंट राहतय ना.
हा हा जिथं हायफाय एरिया आहे, तिथ जास्त रेंट राहत आणि नाही जीतं क साधा एरिया आहे, तिथं कमी रेंट राहत.
ह ह.
हम. तुला काही प्रॉब्लेम आले रे, अ ह -घर बघताना फ्लॅट बघताना?
नाही फ्लॅट बघ असं नवीन याच्यामध्ये म्हणल तर, मला नाही असं का अनुभव आला पण असे दुसरेच शेजारी ते सांगतेत ना. म्हणजे जास्त फसवणुकीचं असतेत. नवीन फ्लॉट घ्यायचा, असेल तर खर त्याचे डाउन पेमेंट करायचं? परत ते प्लॉट म्हणजे, बिल्डर लोकांच जास्त फसवणुकीचचं हे राहतं ना?
हा.
म्हणजे एक तर त्यांच्या नावावर जागा असती, किंवा नसती माहित नसतयं आपल्याला.
बरं त्याच्यावर लोन पण काढलेलं असतयं.
तेच ना ल लोन काढलेल, मग ते आपल्याला माहित नाही, हाय मग ते आपल्या कडनं एवढे सारे पैसे घेणार.
हा परत ते पैसे वापस पण नाहीत देत.
हा म्हणजे मुश्किल राहतय ना, पैसे वापस घ्यायचे म्हणल्या नंतर न
हा काही काही देतात, काही काय नाही देत.
हा ते ओळखीच असेल तर ठीक आहे, म्हणजे जर असं त्या समोर बिल्डर लोकांनला वाटलं की, हा त्यांच जरा देणं गरजेचं आहे किंवा हे आपल्यावर काहीतरी करू शकतात कारवाई. तर ते देतात जरा माणूस बघून
हा आ.
म ते नवीन फ्लोट घेणं आपण कसं ओळखीचे आहे ना? माहिती तल असेल तरचं सगळे डॉक्युमेंट्स तेन चेक करून घेतलं तरच ते ठीक. काय आता अर्ध अर्धट केल की, मग ते आपलेच पैसे जातात, तेच्या मध्ये.
मग ते आपले पैसे पण गेले, आपला वेळ पण गेला आणि आपला ते काय कागदपत्र पण गेले. आणि मोस्टली फॅ -फ्लॅट असते, ते बाहेरच्याच ठिकाणी असते शहरा पासून लांब. तिथून येणं-जाणं कठीण होत. तर.
हो ना.
त्याच्यासाठी जर-जर आपल्या कामाच्या जवळच्या ठिकाणी घ्यायचं म्हणलं तर तिथं खूप महाग असतात. आणि लांब घ्यायचं म्हणलं तर तिथून येन्या-जाण्यासाठी तेवढेच जातात पैसे.
हा. हा. पण ते फ्लॅट घेण्यापेक्षा जास्त अस खर्च. ते ई एम आयचा परत ते काय असत ते अर्धा आपलॉचर पैसे ते ना ववर करून घेण्यामध्ये जात सगळे डॉक्युमेंट्स जमा करण्यामध्ये या्याला थोडे पैसे घ्याला त्यालाच ह्या थोडे
हा पण असं फ्लॅट सिस्टीम मध्ये घर घेण्यापेक्षा ना अस आपण जागा घेऊन घर घेतले आणि आपल्या मनाप्रमाणे बांधलेलं कधी पण सोयीस्कर ठरत
ते आहे ते तस ते तर सगळ्यांनाच वाटून राहतय नाण ते तेवढं खर्च पण येतोय ना तसं त्याच्यामध्ये
हा थोडा वेळ लागू द्यायचा आपण असंच घे असं जागा घेऊन घ्यायचं कारण तसं आपल्या मनावर आपण बांधू शकतो कधी पाडू शकतो म्हणजे पाडून बांधू शकतो परत त्याच्या भोवती आपण गार्डन करू शकतो तो वेगवेगळी झाडं लावू शकतो
हा ते आहे पण स्वतःच घ्यायचं म्हणलं तर मग ते तर शहराच्या बाहेरचच राहतय ना मधले तर सगळे गेलेलेच राहतात मेन मेन पॉईंटचे तर लगेज हे तेवढ गे पण मग शहराच हा ज थोडस शहरा च्या आजूबाजूला कुठेतरी लांबबर ठिकाणीच घ्यावं लागत मग ते
हा ते पण आहे सहजासहजी शहराच्या आतमध्ये भेटत नाहीत
हम् का जरी भेटलं कुठं हे आ अचानक वगैरे असं थोडं लखमी तरी पण तेज अस
हा खूप महाग जातात ते
म्हणजे नवीन ठिकाणी घ्यायचं म्हणलं क आहे किडोक्याला ताकते बघात वज
अहो त्याच्यामध्ये बघा बवी पण खूप करावी लागते. पर त जागा कशी आहेत कशी नाही चांगली आहे का.
हम्म ते आहे. परत ते बिल्डर लोक आपल्याला डॉक्युमेंट दिस खरच दाखवतील असे नाही ना. खोटे पण दाखवु शात किंवा बदलवू. आजकाल कुठे पण डॉक्युमेंट्स बनाय लागले थोडेफार. पैसे देऊ त्यामुळे घ्यायच असेल तर. माहितीतलाच. जे विश्वासाच मानुस आहे. तसंच घेतला तर ते ठीक आहे. असं बरं वाटतंय जरा.
हम्म.
आपण पण घ्यायचं म्हटलं. मग ते नको अस होतेय.
कोण असं वाटतय. मग त्यापेक्षा नको घेतलेलं वाटतय मग असं अ भाड्याचच खोलीत राहिलेलं परवडतय.
हा भाड्याच्या पण ते किरायाच पण जरा हेच राहतय किटकिटच राहतेय.
आणि भाडे भाड्याने राहिल्यावर त्या घराचे मालक पण कसे असतात. कसे नसतात.
हम. हो ना थोड्या-थोड्या गोष्टीला टोकून देत.
हा आ त्यांची. आ नखरेच खोप असतात. असंच केलं तुम्ही. तसच केलं तुम्ही.
हा.
परत किराया पण त्यांच्या मनानेच लावतात. एवढाच-तेवढाच. हा सारखं सारखं वाढवत राहतात.
त्यांना असं वाटतं किरायदारांन कड पैसे बाई झाडालाच लावलेलेत काय माहिती.
मला नाही आवाज नंबर,
त्यांना असं वाटतं किरायदारांच्या घरी पैशांचं झाडच आहे काय कि
हो ना मेंटेनन्स चार्ज पाण्याचा चार्ज आहेच.
नाय आणि काय काय जणांच्या तर लीफट पण नसती तरी पण एवढा मग, त्या किराया घेतेत भरमसाठ -
हा ते मेन्टेनन्सच्या नावाखाली काहीतरी घेत असतील, ते कस हम्म काय म्हणते ते झा लय अस झाल्यासारखं की मेंटेन्स मेंटेन्स घ्याच खेळा मध्येच
आणि आणि काय म्ह ते तर करत नाहित,
हो ना पार्किंगचे वेगळेच लाईट बिल वेगळच, ते राहण्यामध्ये जास्त जर पैसे जात्यात.
हा. म इकडं-इकड असं वाटतं कधी-कधी इकडं घालण्यापेक्षा एकदा घर घेतलेलंच परवडत!
हा ते घर घ्यायला बी आहे. ते प्रोब्लेम. आहे घर घेतल. घर जरी बांधल. तरी पण आहे बड बिल्डर लोक घेतातच आपल्याकडून! दोन वर्षाचा अगोदरच मेंटेनन्स! चार्जेस घेत्यात काय पाण्याच झालं वीज कनेक्ट! झालं. परत पार्किंगच झालं. हे सगळता मला अँडव्हान्स मध्ये अगदोरच एक दोन वर्षाच लिहून ठेवावं लागतय.
ते करतात तरी ना हे भाडे मालक आहेत ते नुसत पैसे घेऊन ठेवतात आणि त्याच काही करत पण नाहीत.
हा ते आता जे -जे त्याच्या मेंटॅलिटी वरच होत आहे.
आणि कस कसा एरिया असतो कसा नाही हे पण माहित नसत ना. हॅलो. हॅलो. हॅलो.